हॅलो हम्म बोल हा बोल आवाज हो ते काय? नाही आहे अजून जेवायची. काय तू जेवलीस होय. लय वेळ जेवायला.
होय बाई आमचं बी टायमिंग नाही जेवायचं.
पोरासनी आटलीस.
होय पोररासनी घेऊन आलो की.
हा हा.
पोरास्नी घेऊन आलो पहिला.
हा हा
बोल आता आले, जीजाजी आता याय लागलं दुकान बंद करून.
हा
याय लागलं आलोज म्हटल्यात.
ह तर पोरांचं टायमिंग एकच झाली की. मी म्हनालतो हायस्कूल हायस्कूल मला वाटलं आराधनाच दहा ते काय हेय वाटतं
दाखवलीस प्रोजेक्ट हा.
हम्म
काय पाहिजे. हो तसच काय कायथोड्यावर लावणार
ना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
का हा बोल.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
म
काय नाही व शाळेत प्रोजेक्ट सांगितलं होतं म ते जरा छोटं करून दिले गं.
हा.
शाळेच्या प्रोजेक्ट
हाव हा.
दे एवढे वेळेस का करून मांडलाय म्हटले वाटतं टीचर.
हम्म हम्म ब.
आ
आराधना
आराधना आता गेली ब बाथरूमला आता बाथरूमला गेली कप कपडे बदला लागल्या आमचं हाय की काम करायची आणि प
हा.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
इयो काय आणि बाका
पोरगा बघ काय कराले हाय तंगा कुठून आहे तुझा? आता तर दंगा राही
दंगा टी वी बघत बसलाय.
तसा काय बसलाय बाबा.
टी वी बघत बसलाय आं. हम्म.
बघून दे बघून दे.
ओय
हाय बघ
आवाज कसला यायलय?
भांडी
आवाज
भांडी भांडी काय करायचं आपली हाय काम तर कराय नको. हे कोण करा येणार आहेत आपली झालं उठला वाटतं. आवाज आलाच.
उठला आवाज आला. बदल मॉन्टरे मोडते ते आता हातात हम्म हम्म. हो काय हम्म.
हाय ना दादा?
तेरी गेल्यात कोर्टात.
हम्म बुट
काय ना पण निवांत हम्म जेवण काय आता? जेऊनच घासशील भांडी येता.
नाही रे लई पडत्यात म हाय काय घासलो तर बरं पडतय ते. त्यांनी ये पर्यंत होत्यात थोडे भांडी नंतर जेवलेले मग का त्यांचे त्यांनी नंतर घासत्यात. मी जरा जेवतोय आणि झोपतोय बाय एक झोप काढली की जरा बरं पडतंय.
होय. हम्म.
एक डूलका गेला तरी बस झाला.
हो अ.
असं नाही की एवढं सगळं
हो. आत्ता काय नाही.
आ?
बाकी काय आणि?
काही नाही निवांत दुकानाचा बाजार जरा का हा. काल केलाय जरा शक्यतो करून हेच करते ग, ते ऑर्डर आले का नाही ऑर्डरी बारा त्यास टाकतो एक मी जास्त करून, जे आपल्याला वाट ते कि ऑर्डरवाल्यांच्याकडें महाग पडते, ते जाऊन गांधीनगरात आणतोय असं करतूया.
हा हा.
नाही तर मी तिथून शक्यतो करून का नाही जे ऑर्डरला येतात बघ त्यांच्याकडेचं टाकते. दोन रुपये, पाच रुपये मार्जिन आहे रे सगळ्यावर काही हे नाही.
बर.
दोन रुपये मार्जिन तीन रुपये तीन रुपय कशावर नाहीत एक रुपया अन् दोन रुपयचंय. पन्नास पैसे, एक रुपय. कुणाला? त्यांना पण तेवढंच मिळत असतं ग ते.
हा.
त्यांना पण तेवढ्यालाचं मिळत असते. त्यांना का जास्त म्हणजे असं आपल्याला एक रुपये, दोन रुपये देते, त्यांना पण तेवढ्यांनाच मिळत असते. त्यांनी आपल्याला चोपन्न रुपय देतात, त्यांना पन्नास रुपयांन मिळत असते बघ ते.
हा हा.
असं ग.
हम्म.
प्रत्येकाला पाच रुपये.
हम्म.
असं. मार्जिन हाय फक्त मोठ्या वस्तूंवर मार्जिन आहे बघ. मोठ्या वस्तू ते लायजॉल वगैरे आहेत बघ? त्यात लायजॉल, अर्धा किलो निरम्याचं पाकीट त्यात पण एवढं मार्जि न नाही मिळाली.
हा.
त्यातसुधा एवढं मार्जिन नाही मिळतंय सदतीस अडतीस रुपयेला. आणि विकायचं चाळीस रुपये.
हा.
मग सांग? विकतोय चाळीस रुपयाला. हा काळतंया.
आपण केलं तर हाय तांदुळ तर पन्नास साठ रुपयाने विकत होतो तांदूळ मी, त्योच तांदूळ आता बरोबर बा स चौसष्ट रुपयेनं तिथं जागेवर झालाय. कित्लाआणून विकू सांग?
उंउ
आणून कितीला विकाचा सांग? सत्तर रुपे म्हटल्याव गिरायक म्हणते, नाव राव वाडवायलाच लागयता. आमी कुट कुट्ट वाडवालंय? सरकार वाडवायलंय तेला तर आमी काय करणारय? आमचा काईच दोष पण आमचा दोष काय हाय त्यात?
ते काय म्हणतात ना वं वाडवायलाच लागलात. म्हणलं काय बोलायचं बॉ गिराईकाला?
हम्म, ते पण पडतं, त्यांना पण वाटते का वाढवाय लाग तर पुढं वाढल् अस्सल म्हणून हेनी वाढवत्यात अस्स
अस्स म्हणत नाहीत, आता मी सांगतलं नव तुला साक्कर अट्टेचाळीस रुपये लावली होती अचानक साकर, एका पंदराच दिवसात किती साखर लागा लावा लावा लावाय लागले मला. पंचावन् रुपये साकर लावलेली म आता, किती वाडली सांग बगू?
वाडलाच सोड भरपूर वाडल्यात रेट सगळ्याच.
ताट रुपयानं साकर वाढली लगेच?
हं हं
आं?
रेट वाडलंतच.
हं, मॉलला वगरे त्रेचाळीस चवेचाळीसनी साकराय. सा सॉरी. त्रेवत त्रेपन्न चोपन्न साकराय.
हम्म, त्या मी कसं येत दम घ्यूत ते त्याच्यामुळे एवडं बगत बसत नाई ग, मॉलला असते त्याला गा
होय, ते पण किलोघात नाहीसा.
तेवडं ते लक्षात राहेत नाही ग ते म.
असय, हम्म, ते तर आहे ग मला हं मला सवय झालीती आता.
आम्ही कसं बघत्तोय, तिथल्या तिथं कित्तीला काय बघतोय. हां, ते एकदम टाकले की मग सगळा बाजळ घेता म ते लक्षात राहेत नाही. अशं होतंय, हा.
मत लक्षात आलं. मला कसं जरा बघाय लागते ग, तिथं कसं किलो मिळालं? तितं कसं किलो मिळालं? ते मार त्यान बघूनच आणलं दोघं पण.
ऑअ
भाजी जरा खपाय लागली आता, भाजी पण ठेवलीय.
हॉ, हॉ
अं?
हं, ठेवायचं म्हनलं आता. आवाज लई याय लागलाय.
झालं.
हाव.
कोण हारणं करायले?
खाली तीक
खालचा वर रेवडा.
होय.
एवढा एकच ये.
मग काय
अगो बाय बाय मला एक
आवाज लय येतोय, होय.
होय.
हम्म वर पाचल्या म पाचव्या मजल्यावर एवढा आवाज येतोय खालचा तळातला
बघ किती
हम्म
खाली बोलत्याला बी ऐकू येत असेल मग
खाली मिटिंग ते चालू असते येते की बाई सगळं ऐकू
शांत वातावरण ये एकदम तुमच्या इथं त्याच्यामुळे येते ते काय हा ते काय ह्याच्यामुळे नाही शांत आहे सगळं शांत आजूबाजला दंगा आहे का बघ
नाही दंगा कसला नाही.
म पुर्ण शांत ये तिथ
हा. त्याचमुळ‌ सगळ आवाज येतोय.
होय, त्याच्यामुळे आवाज येतो दुसर काय नाही.
हम्म.
जेवण?
जेवण झालंय, आता जेवायचं थोडा वेळाना विदू काय जरा भात खातोय का बघायचं नाही येत नाही त्यांनी जेवायला काय तर खात्यात तेवढंच बाहेर खाल्लं खाल्लं नाही नाही करतात सकाळी नाश्ता करून जात्यात रोज
हम्म
त्याच्यावरच राहत्यात.
हा.
काय खाऊ वाटलं तर खात्यात.
हम्म.
भुक लागली तर काम असलं तर थांबत्यात ग नाहीतर येत्यात. तीन चार
लई भांडत्यात म्हटल पोर बाई
कोण आराधना आणि राजवीर
व्हय बाई लई म्हणजे भयानक झाले बघ भयानक झाले. काय तुमचं किती पण सांग त्यासनी
हा हो हो. हम्म आवाज गेला
इतकी पण शहाणपण शहाणपण सांगती मोठी आहे तिला पण सांग. आणि त्याला पण सांग काय तरफड काय फरक पडत नाही. काय झालं? अंगे अंगे काय झालं ग बाय तुला?
आता रिमोट घेऊन बदल म्हणतोय आता. काय लावू सांग आता गणपती. गणपती लावला. ह्
ह.
आता काय लावू सांग?
कायतर कार्टून लावून दे की आता. काय करतीस.
आता गणपतीची गाणी. गणपती लावलय.
हा.
ते त्याला आवाज येईना मग तसा कराय लागलाय तो. ते पलीकड ते टाळांचाच आवाज याय लागलाय जास्त. टाळ वाजाल्यात कार्यक्रम आहे वाटतं. हॉल आहे नाही पाठीमागे एक पलीकड खाली आवाज चाललाय तुझा. आवाज. हॅलो. हा. मग. आवाज चाललाय म्हंटलं तुझा.
आवाज चाललाय?
हा
नाही आहे की. चालतंय तुला एक पाच मिनिटानं कॉल करू.
बरं बर कर. हा बोल की. हा कर कर. हा ठीक आहे.